हॅलो! हा. मयूरी.
हा. हा. बोला.
बोलत्यास न्हवं? मयुरीच बोल.
हा हा हो हो बोलते बोलते.
ते परवा कनई एक मी कनई अ हेला व्हॉट्सअपला ती पोस्ट केलेली बघितली तुझी. ते धपाटं आपलं थलीपीठ आणि काय? ते. तरी वट्टाणाची उसळ होती. ती जरा चांगलं वाटलं रेसिपी. म्हणजे वाचली मी खरं म्हटलं प्र प्रत्यक्ष जरा विचारलेलं बरं. म्हणून तुला जरा विचारलोय. मला जरा तिची रेसिपी सांगतेस. काय धपाटा आणि काळ्या उटा वटाण्याची. उसळची.
हा. हा. सांगते, सांगते.
हा. हा.
हा हा आता काय धपाटं खाऊ वाटालंय काय? पाऊस पडालाय म्हणून गरम गरम.
गरम गरम धपाटं खाऊ वाटल्यात जरा आता ह्या वातावरणाशी बरं वाटतंय नाही जरा. खायला जरा, थंडीच्या वातावरणात. कायतरी पाहिजे कि वेगळी टेस्ट असं खायला. त्याची जरा रेसिपी सांग की.
हा हा सांगते सांगते. हम्म आधी साहित्य हो का काळे वटाणे घ्यायचे.
हम्म.
अ हिरव्या मिरच्या. कांदा, आल, लसूण
चार जणांसाठी पुरल असं, त्या हेन साहित्याच जरा मेजरमेंट सांगितलं तर बरं होईल. असं चार जणांना पुरायला पाहिजे आम्हाला.
बर बर हा हा.
त्या प्रमाणात जरा प्रमाण सांगितलं तर बरं होईल.
बर बर चालेल सांगते. अ काळे वटाणे पावशर घ्या.
पावशेर काय? हा. हां..
हा हं परत अ कांदे दोन. टोमॅटो एक. हा. टोमॅटो एक आलं. अ अर्धा एक इंच घेतलंच चालतंय पाच सहा लसूण पाकळ्या.
हा.
खोबरं वाळलेलं सुक खोबरं हा. ओ वाळलं वाळलं चालतंय ओला असेल तरी पण चालेल जर नसेल तर वाळलेला असेल तरी पण चालेल हा.
हा हा.
हा आणि सर्व मिक्स पीठ म्हणजे गव्हाचं एक वाटी अ ज्वारीचा अर्धी वाटी डाळी च अर्धी वाटी तुमच्या हे ना मग तुम्ही चार वाटी
पण तयार करून घ्यायचं पीठ ते.
नाही नाही घरात आपल्या असत्यातच ना ऑलरेडी जर तयार तुम्हाला जमत असलं तर तुम्ही तयार करून दळून आणू शकताय तसं.
म्हणजे सगळी प धान्य सगळे घेऊन. अ मग च चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं. हा गव्हा गहू गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ. अं डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ. आणि जर बाजरीचं पीठ असेल तर एकदम छानच. लागते लागते होय.
बाजरी पण मग ते आपण जर हे सगळं जिन्नस असं भाजून घेऊन आपण स्वतः जर दळून आणलं तर चालतंय का?
चालेल चालेल हा त्यातच जरा धने आणि जिरे घातल्या तर आणि कच च आणखी छान जास्त टेस्ट येते.
लागतय का म्हणजे?
हा हा अ दोन चमचे घातले तरी चालतील आणि जिरे
धना जिरं काय म्हणजे मग ते सगळं भाजूनच न्यायला लागणार काय आपल्याला दळाला?
जून दळून घेऊन यायचं मग मग तेव्हा पाहिजेल तेव्हा म्हणजे तयार असलं क नाही पीठ
असं ते म्हणजे अ जाडसर पीठ करायचं काय असं आपल्याला
तर जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही करायची.
बारीक पण नाही का हा हा म्हणजे मिडयम साईज मध्ये
मीडियम साईज मध्ये हा दळून आणायचं ते जरी समजा ते भाजून दळून आणायचं आपल्याला नाही जमत नसला आणि अचानकच असं खावं वाट तर घरामध्ये आपल्या पीठ असत्यातच की डाळीचं असतं ज्वारीचं आहे गव्हाचं
मग तयारच पिठ आपण ती मिक्स करू शकतोय. म्हणजे सगळे सगळे आपल्या घरात जे अवलेबल असतील ते पिठ आपण ते एकत्र करू शकतोय हा हा हां हा आणि ते म आता ते काळा वाटना सांगितलं का नाही ते काळा वाटना मग भिजून घ्यायचा का
हा सांगते कि ते साहित्य आत्ता सांगितलं तुम्हाला. आता कृती सांगते की मी हा मग धाप धपाट्याचं म्हणजे ते पिठ सगळी घेतली की नाही त्याला आणि हिरव्या मिरच्या लागणार. ह लसूण
होय होय मग हिरवी मिरचीच्या बदल्या आपण असं
तिकट घातलं तरी चालेल हा हा. नाही नाही चालतय चालतेय लाल तिकट पण चालत हा.
चांगलं लागतात. काय? लाल तिखटच.
पण, हिरव्या मिरचीच जास्त टेस्टी लागतय. धपाटा म्हणले की, हिरवी मिरची पाहिजेच.
हिरवी मिरची पाहिजे काय? हा हा हा हा.. त्यासाठी.
वा धणे, जिरे पूड.
हा. हा. हा. मग, त्या सगळ्या पिठातच ते धणं, जिरं पूड तेन घालायचं.
हा. हा. घालायची, घालायची. हम्म. आता कृती सांगते. मी. काय करायचं? हा काळे वटाणे रात्री भिजत घालायचे. जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल. तर सकाळी घाला भिजत. आणि जर सकाळच करणार असाल, तर संध्याकाळी भिजत घाला.
म्हणजे रात्री भिजत घालायचं.
हा. रात्री भिजत घाला. हा मग ते भिजल्यावर सका सकाळ उठून काय करायचं. कुकरला लावायचे म्हणजे शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या. शिजवून घ्यायचा. अ. जास्तच करा. सात, आठ शिट्टया करायला पाहिजेत. म्हणजे चांगला शिजतोय, तो वटाणा.
होय काय? म्हणजे? ते दोन, तीन शिट्ट्यात शिजत नाही काय? वटाणा काळा हा. हा. हा. हा. म्हणजे एक सहा, सात शिट्ट्या तर करायला पाहिजेत आपल्याला. हा. हा. हा. हा..
हा. मग, ते शिजवून घेतल्यानंतर त्याचा आता मसाला सांगते. मी ग्रेव्ही. करण्यासाठी. म्हणजे त्याची हे भाजी करण्यासाठी हा भाजी काळ्या वाट तेनेची उसळ म्हणजे? जरा ग्रेव्ही केल्यागत करायचे हा.
र भाजी करता.
हा. हा. जास्त पातळ पण करायचं नाहीय. मध्यम, मिडियम करायचं. हा. धपाट्या बरोबर खाता येईल? असं. हा. करायचं मग, त्याच्यासाठी कांदा.
हा.
कांदा अ खोबरं.
कांदा किती? घ्यायचं?
कांदे तीन घ्या की तीन, म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कशी? पाहिजे जर उसळीगतच एकदम करायचं असेल, तर दोन पण चालू शकता. आणि जर ग्रेव करायची असली, हा तर तीन घ्या.
पाहिजे असेल. तर, तीन कराय.
हा. चार हा तीन करायचे. टोमॅटो एक घ्या.
हां.
खोबरं खोबरे अर्धी वाटी चालतंय.
अर्धी वाटी.
हा. मग ते चिरून घ्या. जरा उभं आणि म्हणजे खरपूस भाजून घ्या. कडाईमध्ये.
कढाईमध्ये मग, ते कां दा टोमॅटो पण, भाजून घ्यायच.. ह. मग, त्याच्या. तेल किती? घालायचं.
जरास असं घाला. भाजण्यापुरतं थोडं एक. चमच जरी घातलं तरी चालत नाही घातलं तरी चालतय. काय? प्रॉब्लेम नाही आहे. हा. चालतंय. हो. हो. चालतंय दोन्ही पण, चालते आणि ते लालसर. रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. खरपूस त्यातच आलं आणि लसुण. पण, घाला भाजताना आणि नंतर मग. हा ते थंड होईल भाजून झालं की साईड ला काढून जरा पाच दहा मिनिटं थंड होईपर्यंत ठेवा. आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्या. मग ते बारीक केल्यानंतर पेस्ट करून घ्यायची हा मग ते. पेस्ट केलेली नंतर काय करायचं एक कडई घ्या त्यामध्ये तेल टाका आणि जिरे ही टाका फोडणीला. आणि तो बारीक केलेली पेस्ट त्यामध्ये टाका हा फोडणीला.
टाकायचे हा मग का आणि मग कांदा परत त्यात लागत नाही का भाजीला?
नाही नाही घालाय लागत नाही. ती पेस्ट घालायची फक्त. हा नाही घालायचा मग ते पेस्ट पण चांगली खरपूस. तेल सुटेपर्यंत लालचर होईपर्यंत. हा भाजून घ्यायची चांगली व्यवस्थित वास येईपर्यंत. आणि त्याला तेल सुटायला पाहिजे आणि नंतर मग त्यामध्ये अ गरम मसाला हळद. तिखट मीठ घालायचं आपल्या अंदाजाने तिखट. तुम्हाला कसं पाहिजेल ते आहे ना तुम्ही घालू शकताय. म्हणजे तुमच्यात जास्त तिखट खात असली तर जास्त घाला जर मिठ खात असतील तर एक दोन चमच हा घालायच.
आणि मग मीठ घालायचं त्याच वेळी ना?
हा हा त्यावेेळेस सगळे एकदम घालून मग ते. अ शिजवलेले काले वटाने घालायचे.
मग भाजी तयार करायची मग.
हा मग ती भाजी तयार होते नाही नाही त्या ह्याच्यात असतेच ना पाणी शिजायला घाल. ताना आपण कुकरला लावताना त्यात घातलेलं असते ना पाणी. मग त्या पाण्यासकतच होतायच हा. आणि एक उकळीत भाजी तयार होते.
हा हा ह आणि मध्ये दपाटा हा
ह आता हे आपण हा सगळी पिठं वगैरे घेतली त्याने का नाही चाळून घ्यायची पिठं. मग त्यामध्ये ओवा ओवा परत त्या मिक्सरला अ दोन चमचे घाला की.
दोन चमचे हा.
हा मग हिरवी मिरची लसूण
हम
आणि जिरे मिक्सरला बारीक करून घ्या कि व बत्यात वाटुन घेत तर एकदम छान मिक्सर पेक्षा हात न वाट. करून घेतले की चव येते ना. हा ते न लसुन मीर. चीआणि जिरे वाटलेले ते पण त्या पिठामध्ये मिक्स करायचं हा हा आणि धने जिऱ्याची पूड ओवा, हिंग हळद आणि च मीठ घालायचं त्यामध्ये.
मीठ घालून मिक्स करायचं.
मिक्स करायचं चांगलं हा आणि मग पाणी आपल्याला जसं पाहिजे त्या हिशोबनें पाणी घेऊन ते मळायचं.
मग ते कणिक कसं? करायचं म्हणजे चपातीपेक्षा पण घट्ट पाहिजे काय?
नई चपाती गत चालते चालते त्यापेक्षा जरा पातळ असेल. तरी पण चालतय, म्हणजे थापायला पण आपल्याला हे हो म्हणजे अवघड जात नाय. सोपं जाते आणि जर तुम्ही तळून करणार असाल धपाटे तर जरा घट्ट करा. चपातीगत केलं तरी चालतय काही प्रॉब्लेम नाही. तळून करणार असाल तर हा छपायचे. रुमाल, हा रुमाल एखादं कापड घ्या किंवा रुमाल घ्या.
आणि मग ते रुमाल जरा ओलसर करून फूट वर ठेवा आणि मग थोडंस पाणी लावत लावत गोळा करून हातान थापून घ्या.
हा हा, हा हा.
आणि मग त तवा ठेवायचा गॅसवर आणि त्यामध्ये तेल सोडून खरपूस भाजून घ्या ते.
भाजून घ्यायचं का मग ते वटाणाच्या भाजी बरोबर धपाट थोडक्यात चांगला लागतोय ते.
आणि त्याच्याबर तुम्ही खरडा पण करू शकताय. खरडा पण छान लागतोय हा! मिरचीचा ठेचा हा, त्यामुळे तर आणिच छान लागतय ते.
चालते की आता मी करून बघते आणि तुम्हाला सांगते काय. धन्यवाद, मला सांगितल्याबद्दल काय रेसिपी. हा चालेल चालेल ठेऊ काय?
हा हा चालते चालते हा हा.